हा हो झालं ना चहा पाणी.
काम सरू ये
काही नाही आता हेच कॉल करणं चालू आहे.
झाले मग करून?
हा आता दहा पंधरा झाले बाकी अजून आहेत.
ह म्ह होतच होतात लवकर हाह हह
हा ना
हम तरी मस्त टाक कम्प्लीट केलं एका दिवसात पंधरा म्हणजे दोन दिवात तीस होऊन जात.
् उद्याच्याच दिवस आहे म्हणतात हे
हवा
हा असं म्हणत ब काही बायांनी सांगितलं म्हणात उद्याच्या दिवस आहे ते कम्प्लीट करू लागते उद्याच्या दिवस
हो मग असून मग आता काही काही बायेला तर आलंही नाही वाटते अजून.
नाही काही काही जणी ला अजून आलेच नाही टास्क. कायच काही अजून अशीन ना दोन तीन दिवस का एवढं लगकर थोड घेऊ होन
म्हणून ग्रुपवर आलं नाही वाटतं अ मसेज.
नाही तसा काही मेसेज नाही आला ग्रुपवर. कुठं चालणार रे बाळा. बाबू ये ना इकडे.
लकर मस्ती.
मस्त्यात चालू असतात त्याच्या गेला तो खाली अजून
अरे बापा लागे ना ते मॅट झालास का तू, विरास तिकडे हो लवकर बाबू बाबू इथे तिकड होईना बये ह्या पोरग्याचं कस ये. मम्मी कलाच करते हम ना
हा ऐकतच नाहीत लेकर चालूच ठेवतात.
हम हम, हम, हम, हम, हम, आर काहीच ना बाथरूम केली आहे याच्यावर टिकवायच्या याच्यावर. आर्या मस्त क्शन करते अय आर्या. आजत मस्त कला बेटला दोघो शाळे.
काय केलं.
चॉकलेट साके पा म्हणजे मला वाटत चार-चार चॉकलेटांचे दोघंही ना. ते बी दहा दहा वाले. ते जेलीचे चक्र ले दोन ते रोपचे फुलाचे.
हम.
मग काय क मंग ते द्या द्या द्या. तुम लढत मग आम्हाला पाहिज आम्हाला पाहिज.
हा ना हे पैसे कोण देल तर मला देईले.
आवा ना बजाते ना.
हम.
घेऊन गेले होते मग काय सग लेकर मग द्या द्या.
नाही ते शाळेत जायच्या वेळेस दडास नाही लागत येईल घेऊन सगळी. नाही तुम बाकीचे लेकरन मागतात ना मग.
मी कल्ला भेटला गल उद्या आणलं की पहा कधी लडक मडकं तोंड झालं होत. तो होडगीट लांबले होते जराशी. बघचे भी. अजून का दोन मिनिटं चालू झालं अस. तर बस लगलीच असं चांगली मिठाना. ऐकातच नाहीत.
हा.
ऐकतच नाही मस्ती करत रात.
नाही ते.
हम्म बाकी काय चालू अजून.
बाकी काही नाही बा.
किती वर्ष झाले मग एंगेजमेंटले.
एंगेजमेंटला झाल्या आता सहा वर्ष झाले. कमप्लीट हम् हम्. हो सत्व लागलं.
चांगली गोष्ट आहे.
हो लवकर लवकर दिवस निघून जातात.
हा.
माझ्या वयच्या मुली अजून लग्नाच्या राहिल्या. माझ्या लग्नाला सहा वर्ष झाली.
मुल बाळाा आहे. एंगनं.
माझ्या क्लास मध अजून काही मुली लग्नाच्या राहिलेल्या आहेत.
हो आहेतच राहिलेलंच आहे. का जे म्हणतात ना जेव्हा व्हायचं तेच गोष्ट तेव्हाच होते.
हो ते तर आहेच आपण तिथ म्हटलं तरी जे व्हायचं असं तेच होते.
हा.
हम्म.
तेच अजून टाईम आला न लग्नाचा.
नाही ते करतेन तीस वर्षाच्या.
काहीचं जेलोक गोष्ट ज्या वयात चांगलं आहे तेच चांगलं असत.
नाहीत काय अजून किती मुली लग्नाच्या आहेत बाई किती मोठाला झाल्या आता मुली.
हो म सांग. हो आता समजा आप चार-चार वर्षाच मुलं बाळ आहेत तर त्याची लग्न बाकी आहे.
नाहीत काय.
हम् हम.
त्याच लग्न कधी होईल आणि कधी मूल होईल. सगळं वय अस निघून गेलं की मग काही चांगलं नाही म्हणजे हे असं शरीर. खराब होऊन जातय.
ह.
हम्म.
आता आपल्याच पण तीस समज गाठलं तर आपलं काही हो होणार आहेल. म्हणजे सातही देत नाही हड्डे्या आहेत.
तेच नाम.
हातापासूनच हात पाय कंबर दुखते. पेना पे पे एकच पेन आहे त माझ्या पेनन पि अर्या. नाही लेकरलाच बदमाश झाले.
ते दोन-दोन असले एका ठिकाणी कि खूप.
गप्पा खूपच मसं वाट बस चाल. सोडून सगळं सगळं लेखरीत परेशान करतात शाळेतलंचत परेशान करतात. बस थोडस झालं. टीचर पाणी पिऊ का टीचर वॉशरूम टीचर ढमक टीचर ठमक. टीचरना मारलं टीचर तिन मारल.
हा ना.
चालूच राहते.
हम्म.
बाकीकी.
काय ससारोष्ट का.
हम्.
हम् मतूर नाही काढयचं का आता.
टूर आता पाना बाई. काढायचं असेल तर सांजा आम्हाला काढ.
ह प वा. तर मस्त आहे अससाठी जा कढं तरी फिरायला.
हो हो पण. घरचे ना नेलं पाहिजे ना.
चिखलदरा चालू आहे पण मग आता बाकीचे काय मिळतात काय नाही. पुठून उभं तर कराच लागेल
हो चिखलधऱ्याले पण यावडेच होा ना हो ना
हम् तिकल जरा मुक्ता गेलं सगळंच पाहिलं जात मग तिकडे
हो आता पावसाळ्यात खूप जातात तिकडे
आता चालूय पण सुट्टीच्या दिवस नाही जायला लागत नाही गर दिवस.
सुट्टीच्या दिवशी तर खूप गर्दी असते मग सगळे मुलं गिलं सगळेच येतात ते.
आता पहन एखाद्या दिवशी न सुट्टीच्या दिवशीलाय.
हम्म सुट्टीच्या दिवशी मग सगळ्या सुट्टी असते मग काय असे सगळेच जण जातात.
ह नाहीच बना सती गती. चालले पतदेशाचा भूतकाळाला गेले आता दोन तीन दिवस कामाय म्हणतात मग भाऊ म्हणतात.
हम्म आमच्या घरचे तर काय येणारच नाही.
नाही, नाही येतात सगळेच येतात.
ते डायरेक्ट म्हणतात काही कामाचं नाही म्हणतात ते पायासारखं नाही म्हणतात ते कसं का पाया ल बत झालं
नाही आता नवीन झालं ना तिथे याचा काचेचा पूल झाला तयार
हा ओ काय?
हम्म चायनाला य तसा
हम्म
हम् दुसऱ्या ठिकाणी मग लयच खूप साऱ्या ठिकाणी महाबळेश्वरला चला म्हणून
फिरायसारखे तर खूप ठिकाण आहेत पण फिरायला जाणारे माणसं तयार पाहिजेत ना?
हा नाही या टाइमला मस्त हे असत
हो
हम् बरं ठीक आहे मग
हा झाले नाही ना?
अजून किती राहिले राहिले?
त झाले
माहो साडे सात च झाले फक्त पूर्ण दहा मिनिट हे करा लागते नाही नाही नाही नाही मी पाहिलेच नाही म्हणलं मी घड्याळ च पाहिलं मी वेच्यात नाही पाहिलं घड्याळ फसवीन तर फुडे य
हा
का मूवी वगैरे पाहेत असता कि नाय?
काय?
मूवी्ही वगैरे पाहेत असता की नाही म्हटलं फिल्मी वगैरे काही
हा म एखाद्या वेळेस बघते नाही तर मग काय माझे कामच चालू असते
हो ना असेल ना एखादी आवडीची मुव्ही
आवडीचे असं काहीच नाही जे लागले ते
ते तर आहेच म्हणा आता लग्न झाल्यानंतर काही आवडी निवडी नसतच जे भेटल
ह ते तसच आहे मग ऍडजस्टच कराव लागते सगळ् याच्यात नाही तर लग्नाच्या आधी तेवढे हे होते की हे नाही पाहिजे ते हेच पाहिजे असं नाही पाहिजे तसं पाहिजे
ह तेे त आहे.
पण आता सगळं ऍडजस्ट कराव लागतय.
हओ आता आवड निवड काहीच. राहिली तर बाकीचे जे म्हणतील तेच आवड तेच निवड.
तेच हाय मग आता. मला तर आ असं आठवत नाही की मला काय आवडतय. काय नाही आवडत काहीच नाही जे भेटलं ते असं आहे आता.
हम्
नाही तर पहिले तर असं होतं लग्नाच्या आधी सिरियल लाग ली म्हणजे बाकीचे सगळ काम मग
हा ते तर आहे. हो ना, आमच्या इथं पण खूप पाहतात गोपीची सिरियल
हो काय?
ते
सगळची होव ना हाव चांगली आहे ती सिरियल म्हणा अशी ठीक आहे घरगुती आहे हम्म
खरं म्हणजे घसून जाता मजा येते कारण कि सस्पेन्स आला की खूप मजा जयते ह ह
म बरं आहे मग आजीला मस्त शौक आहे पिक्चर, नाटकं पाहायचं.
हा ते एक नाटकच खूप बस बसता तीन वाजता पासून तर साडेसात पर्यंत
बरं आहे ना मग तेवढंच काम होत
हम् हम् हम् ह. ते नाटक लय फेमस आहे सगळे जाऊन बसतात.
हा सर्वांनी एकत्र बघितलं की मग मस्त बघा वाटते तेस आवड वाटते त्याची
हाव क्या बात
बर
हाव झाले दहा मिनिट झाले. बर ठीक हो हो ठीक आहे.
हाव
ह